्री आहे का चाल काय करा म कर कटे होत ते मग मोबाईल हँग ब ना चचास इग
अच
तु प्रश्ण पज टुककक टुक टूक सगळ्या आकडे दाबत राहतात त्याच्या कोणाली फोन लागत राहते का सारे कॉल मलाच करून घेता का
हा तुलाच करून घेतो त्या हिचा लागला नाही गायत्रीचा
अे तेसा आते तेसा आवा वाज हा हॅलो
गायत्री चा ला लागला नाही म्हटलं मग तिने च लावला डबल
झोपल्याच मोबाईल पोरून घेतला जाई पूझा
नाही काही झोपल्या काय ते का म्ह मी उघडून ठेवतो म्हणे
का आवाज
हाव ते आवाज ऐवू राहिला म्हले आता तू तिकडे बाया कोण्या बाईस सगं बडबड कोरुत मला ऐकूऊ राहिली इकडे हॅलो
नाही का आवज ये त्या रिद्दी जवळ होता तो फोन
हाव काय
तुम्ही लव पाहिजे नाही का मांजर तड म्हण फणलामे
नाही तर काय तर मी तेई फोनलाईन कर र आप आलालेले की नसतते कामच्याड काम करून घेतलं काय नसते. त्याची बडबड करायची कामाने धंदेने काही नाही काही नाही माारितले एक बॅलेन्स बी संपती बिचारे फोन लावून घ्या लवकर
हा
नाही
आवाज बी अटकून राहिला न माया येच्यात
रदी जाऊ रदी जाऊ
काय म्हणता ते
ह हो मी हेच्यासोबत बोलू राहिल्यात तुम तुमचा काय आवाज मा आवाज काही तुम्हाला येईल बोला ना
हो ना आता लागतो तिच्यातच केले आताला कड आलाच पाहिजे चाले आता चालो का आता आम दु आता आम्हीच मग
आवाज का ईना तुम्हाला मग हेच्या अस बडबड
मागच्या वारी केली खाल्ली काही नाही ते कस मसत झाले
अता गेलारे हिचा आवाज नाही त्याचा खूप पुस आला का आवाज
हम्
त्या ह ते
जरा टईम दहा मिनटं गमवा हो
ज बायको गेल नाही घेे हग कती लवकर जाई लवकर जातायाल माझं दोनच काढुन ठुवल्यात हम्
ट्यूब आले ओ पैसे-
हो हो ना
फोनच चालू आहेता अजून झाले नाही का फोन आजून नाही ना उचलत नाही का कधी आता आवाज येत नाही धरा हे फोन लावून ठेवा लावून ठ्यावायला ला कात काय बस लावून ठ्यावा मात्र आईवादच नाही तो कोणा सांग काय बोलता. बोलून द घेऊ म आवाजच जात नाही ना तिकडचा काय बोलते इिकडच काय बोलते. पण मग काला आवाजीेत नाही तर का नसत्याची बडबड करता का त्याच्यात
हो ना